हॅलो! हा येतोय आवाज? हॅलो!
हॅलो!
हा नाही आता येतोय मला तुमचा आवाज, माझा येतोय तुम्हाला? हॅलो!
हाव का. मध्येच हे होतय असं, हा येतोय ना आता? हा येतोय येतोय मला येतोय ह ह.
पण येतोय.
येतोय ना हा.
ह कुठले. ह ह म्हटल कुठला विषय घ्यायचा विषय. शेतपूला टेत
हॅलो हॅलो, हॅलो,
हॅलो,
हा, येतोय आवाज?
हा मध्येच ब्रेक होतोय आवाज.
हां. ब्रेक होतोय. ठीक आहे आपण बघ प्रयत्न करत राहू. हं. म्हटलं कुठला विषय घ्यायचा बोलायला?
कुठलाही घ्या ना. काय म्हणताय?
हं. अ आपण एज्युकेशन सिस्टीम वर बोलूया.
ओके ओके.
हं? हं.
हो हो.
अ का कुठपर्यंत झालंय तुमचं एज्युकेशन?
माझं का? बी कॉम. तुमचं?
सेम. सेम सेम. अ कुठून, कुठून झालंय?
अ नाशिकहून झालंय माझं.
हो का? अच्छा अच्छा! नाशिकच्याच आहे का तुम्ही? माहेर, माहेर नाशिकच आहे म्हणजे?
हं.
अच्छा! माझं धुळ्याचं आहे माहेर.
अच्छा अच्छा!
हं हं.
तर आता काय बीकॉम वगैरे तर फार जुनं झालं. आता बाकी सगळं आता जे ई, सी इ टी तेच चालू आहे सगळं. इंजिनिअरिंग, हं.
कस झाल, आपल्याला आपल्या वेळेस किती म्हणजे आपण रिलॅक्स होतो. एक ह्या तीन डिग्री सोडल्या, त्याच्या पुुढे काहीतरी एखाद दुसरी केली
हो. आपण एन्जॉय करत शिकलो. आता एकदम टेन्शन असत मुलांना.
हो ना, हो. अगदी म्हणजे आता तर असं झालंय की नर्सरी म्हणजे फर्स्ट स्ट पासून मुलांना टेन्शन असतं.
हो.
खरंच म्हणजे वाढले, वाढली. आणि एखादं असं वाट त म्हणजे त्याला कारणीभूत थोड आपणच आहे. म्हणजे आपण पॅरेंट्स म्हणून जे मुलांना आपण वाढवलं,
हं,
तर तिथंच आपण कुठेतरी कमी पडलो असं वाटतंय.
हां.
कारण की आपल्या आईवडिलांनी कधी आपल्याकडे एवढं लक्ष दिलं नव्हतं. आपण जसं शिकत हो तो, जेवढे मार्क मिळवत होतो चालत होत सगळ्यांना. म्हणजे असं काही खूप बर्डन नव्हतं येत आप पल्यावरती. नाही नाही तुला एवढे मार्क्स मिळवायलाच पाहिजे. नाहीत मग असं तसं आणि आपल्या वेळेस कसं झालं मुलं ऍक्च्युली तेव्हा थोडी हुशारच जनरेशन होती. तर आपल्या अपेक्षा वाढत गेल्या. की नाही मुलांनी एवढ मार्क्स मिळवलाच पाहिजे, हे पण करायला पाहिजे. स्पोर्ट्स पण खेळल्या पाहिजे म्युझिक पण केलं पाहिजे असं असं करून आपणच त्यांना वेगवेगळ्या याच्यात गुंतवून टाकलं पूर्ण दिवसभर
हो ते पण आहे पण कम्पॅरेटिव्हली आता कॉम्पिटिशन पण जास्त आहे ना ओ आपल्या वेळेस असं नव्हतं का त्याच्यामुळे आपल्याला सिरियसनेस नव्हता असं की आपल्याला हे करायलाच पाहिजे ते करायलाच पाहिजे आता नाहीये तस मग जो नाही करत
हम्
तर तो मागे पडतो मग त्याच्यासाठी मग पळवावं लागतं मुलांना असं.
हो नाही पण आता आहे ना म्हणजे परिस्थिती कशी झाली म्हणजे माझ्या अ माझ्या डोळ्यादेखत अशी ना ही खूप उदाहरणं झाली की मुलं आहे ना अ समजा टेंथ पर्यंत खूप हुशार होती
हा हा हा
आणि मग त्याच्यानंतर हे जे मोबाईल वगैरे आला किंवा ते हे बाहेर जाण्याचं फॅट निघालं
हो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो हा मध्येच आवाज हे झाला होता आता येतोय हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो